येतोय आवाज.
हो येतो येतो तुला येतोय ना व्यवस्थित माझा.
हो हो येतोय कशी आहे हाईस का बरी.
हो बाई बरी. तुझं माझा आता मुलगा शाळेतून आला त्याला जेवायला वाढलं म्हणून म्हटलं पाच मिनिटं थांब म्हण
अ ह माझं पण झालंय आता भरवायचंच आहे मुलाला म्हणलं आ आता बघूया, थोड्या वेळ बोलूया तुझ्या बरोबर, म्हणलं परत करते काम. काय बोलतेयस, कुठे पिकनिकला वगैरे गेलेलीस का, नाय पावसाळ्यात.
नाही ग, या वेळेस काही जमलं नाही जायचं, दरवेळेस जातो आम्ही. पण ह्या पाऊसात, कारण जून महिना तर, म्हणजे कोरडाच गेला. आणि, जुलई महिन्यात म्हटले तर पाऊस एवढा होता की रस्त्यावर जायला जागा नव्हती म्हणजे आठ दहा दिवस पाऊस होता पण काय जायचं जमलं नाही. हम्म असं आमच्या इकड फिरायला अस लोणावळा वगैरे जवळ ये छान आहे तिथं पण ला जायला वगैरे.
हा हा. नाही ग मी तर गेलीच नाही कारण की आम्ही पण जातो म्हणजे पावसाळ्यात अ पण नेमकं काय ह्यावेळी पावसानेच घोळ घातलाय. काय पडला नाही आणि पडला ते अति पडला इकडे सुरत बिरत बाजूला सगळा एवढा पडला की कुठं फिरायला जायचं म्हणजे भीतीच वाटते आधीच आधी रस वती दरय द दरड कोसळते कुठे काय कोसळते त्या पेक शा मिस्टर बोलतात आपल्या घरी बसा खावा पिवा चांगलं राहावा बाहेर जाऊन जीवाची रिस्क कोण घ्यायचं.
हो हो आणि सुट्टींमध्ये जायचं म्हंटलं तर सुट्टींमध्ये ह्या वर्षी उन्हाळा खूप होता जास्त मी तर ऐ ई कडे पण नाही गेली ह्या वेळेस आणि आम्ही ठरवल होत की या सुट्ट्यांमध्ये कुठंतरी फिरायला जायचं म्हणून असं किल्ले वगैरे बघायला जायचं पण अरे बाप ऊन एवढं होतं आमच्या इकडे जनरली एवढं ऊन नसतं म्हणजे आ पुण्याकडे वगैरे पण इकडे ह्या वेळेस तर म्हणजे चाळीसही पार केली होती उन्हाने.
हो अग लेय उन्हाळा खूप ब आणि खूप बाधतो लोकांना उन्हाळा कारण की अ आणि त्यात पण कस पूर्ण उन्हाळा नव्हता मध्येच अस थोडस ग थंड वातावरण व्हायचं मध्येच गरम त्यामुळे तब्बेतीची येवढी हेळसांड होते आणि ला माझ तर लहान बाळ अस असल्यामुळे मी जास्त जातच नाही बाहेर जायची कारण की कसं आहे आपल्याला सगळं वातावरण सुट होतं पण लहान मुलांना कसं सूट होईल न होईल काही सांगता येत नाही आणि लहान मुलं एकदा आजारी पडली मग ते डोक्याला ताप होऊन जात. त्या पेक्षा आपलवा चांगलं राहावा.
हो हो आणि लहानपणंची म्हणजे तसं इम्युनिटी कमीच असते ना.
हो आणि सलीच म्हणाय गेलं तर अगं पहिलं खूप जायचं मला तर आठव ते शाळेमध्ये होतो तेव्हा तर मी एकही सहल सोडली नसेल. दरवर्षी जायाचं म्हणजे जायाचंच.
ह हा हा. आमचं पण तसच होत आणि लग्नानंतर होतं ते बदल म्हणजे काही कुठं जायचं वगैरे कमी होऊन जात मी पण म्हणजे लहान होते शाळेत तर आपण नक्कीच जातात सगळेच जण जातात सहलीला वगैरे. त्याच्यानंतर कॉलेजला पण
ज्या ज्या सहली असतात त्या कशा शक्यतो करून किल्ले किंवा गड अशा ठिकाणीच असतात कारण की तिथून आपल्याला काहीतरी शैक्षणिक माहिती भेटेल किंवा काय कारण की मला एक आठवत मी पाचवी सहावी ला असतांना आम्हाला रायगडावरती नेलं होत. मग ते शिवाजी महाराजांचं सग समाधी ते राज्याभिषेक कुठे झाला काय वेळ म्हणजे छान वाटल. आणि तेव्हा रोपवे ही पद्धत नवीनच आली होती. जेव्हा पहिल्यांदा बसलो त्या रोपवेत तेव्हा खर तर खूप घाबरलो कारण की आपल्याला कधी माहिती नसतं बाबा एवढ्या उंचावरून त्याच्यात बसून जायाचं आणि त्यात त्या साईडला काचा असतात त्यामुळे असं वाटतं मधीच कुठे तार तुटली काय तुटली पडलं बिडलंर खूप घाबरलेल पण खूप छान वाटलं, बाकी मी म्हणजे असे मी गड किल्ले भरपूर बघितले जसं प्रताप हे रायगड शिवनेरी पन्हाळा. असे म्हणजे मुरुड जंज जीराम हा म्हणजे मी जास्त करून सहली माझ्या शाळेच्या तिकडेच गेल्यात. गडकिल्लेच.
हा... आ मला एकच त्यात माझं.. मला एकच आठवतं की, अजिंठा वेरूळची लेणी हे ना ते अ... संभाजीनगरकडे वगैरे. तर तिथं गेलो होतो तिथं आठवत तिथं इतकं छान हे ना बघण्यासारखं म्हणजे एवढ्या मो मोठ्या मोठ्या लेण्या आहेत, आणि कोरीव काम इतकं छान हे ना, ते एकदम पुरातन काळातलं. तर म्हणजे एकदम वेगळंच, आणि तिथलं वातावरण पूर्ण असं वेगळंच आहे. म्हणजे आणि तिथे तिथली माती व माती म्हणते मी वाळू वगैरे. अ सगळं असं म्हणजे, एकदम निसर्ग संप पन्न असं वाटत, आपण काहीतरी जुन्या काळातच गेलेलो असं. आणि त्याच्यानंतर मग बोलायचं झालं तर आम्ही सगळ्या फॅमिली सोबत असं अ एकदा ट्रिप गेलेली माझ्या नणंद वगैरे सोबत... तर... गणपतीपुळे अ मुरुड जंजिरा. परत पंढरपूर अ कोल्हापूरच्या आंबाबाई असं फॅमिलीसोबत गेले त मजा आली होती आणि फॅमिली असली ना तर खूप असं सहलीला वगैरे जायच चा आनंदच वेगळा असतो नही का?
हो आणि अ सहलीला असं पण बोलतात का नाही जमावामध्ये गेलात ना तुम्ही एखाद्या ग्रुपमध्ये किंवा खूप सारे तुमचे नातेवाईक आहे, तर त्याच्यांमध्ये गेलं तरच मज्जा येते. कारण की एकटे एकटे गेलं तर आपण काय म्हणजे नुसतं काय फिरूनच येणार काय बोलायला कोण नसत, कारण की तो सहल एक त्या अशा वस्तू होत्या आणि आपल्या काळाच्या सहलीच वेगळ्या होत्या तेव्हा तर मला आठवतंय म्हणजे मोक मोबाईल बीबाईल तर नव्हताच. तर फोटो काढायला ते आ आ कॅमेरे असायचे लोक कॅमेरे घेऊन यायचे त्यावेळेस. खूप क्रेज होता तिकडे त्यावेळे म्हन्जे ते डीजी कॅमे वगैरे छोटे असायचे ना हातातले. आणि मग ते रोल धुवायचे त्याच्या निगेटिव्हस त्या कॉपी काढायच्या... पण आता, आता काय ज्याच्या त्याच्या हातात मोबाईल आहे, त्यामुळे काय. त्याच्यामुळेच तर आर्ध्या लोकांचा जीव जातो.
हो आता मी पण मी पण तेच म्हणत होते आता सेल्फी घेण्यात. काय आणि आता मोठ्यांना तर मला वाटतं मोठ्यांना पाठवायचं की नाहीय म्हणजे ट्रिपला तर आता मागित ते प्र प्रकरण झालं नाही का लवघडच त्याच्या हा हा त्याच्यावरूनंतर वाटत की हो.. तेच ना म्हणजे किल्ल्यावर वगैरे जाणं पण रिस्कीच आहे, आता असं वाटतं मला. पण असं छान हम् पण असं छान वाटत म्हटलं काहीतरी असं वेगळं म्हणजे सगळ्यां सोबत फिरलं वगैले तर म्हणजे आपण पण रिलॅक्स होऊन जातो, आणि म्हणजे रोज रोज तेच तेच रुटीन राहत ना आपले. तर मग काहीतरी असं बदल होतो, आणि आपण पण फ्रेश होतो.
पण अगोदर कसं होतं ग. ज्यावेळी आपण लहान होतो तेव्हा, सहली जायच्या पण सहली आशा ठिकाणी जायच्या की ज्या आपल्याला काहीतरी बघायला भेटेल काही तरी नवीन शिकायला म्हणजे एखाद्या प्राणी संग्रहालयाला भेट द्या. अभयारण्या्ला भेट द्या.
हो हो.
किंवा मला आठवत ते म्हणजे आम्हले एकदा, एक असं ते गार्डन असतं त्या टाईप मध्ये नेलं होतं. नर्सरी असते ना जिथे... बारके बारके रोपांची वाढ कर... मग तिथे आम्ही किती, प्रजातीचे वेगवेगळे फुलांचे प्रकार. परत झाडांचे प्रकार म्हणजे आम्हाला वहीआणि पेन सोबत घेऊन यायला सांगितलं होतं. पण त्यावेळी खूप मजाच वेगळी होती म्हणजे एवढं छान वाटायचं. पण आत्ताच्या मला वाटत नाही म्हणजे सहली जातात. पण कुठे जातात? ते वॉटर पार्क किंवा थीम पार्क असल्या सगळ्या ठिकाणी सहली जा त्याचा काय अर्थच होत नाही म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्या जीवात ची बोलतात का नाही जीव घेण्या गोष्टी जास्त होणार अशीच रिस्क असते तिथे.
हो नक्कीच तू जसं बट बोलली तसंच कारण माझ्या मुलाच्या पण सहली वगैरे जातात ना. ते असेच कुठ तरी गार्डनमध्ये नेतात किंवा ते असं शेतकऱ्यांचा काहीतर मळा वगैरे असतो त्याच्यात आता मागे गेली होती मागच्या वर्षी त्यांची. तर ते काय? तरी गुळ वगैरे बनवायचं गुऱ्हाळ वगैरे नसतं का तर तिथं त्यांना नेलेलं. ह पण असं आहेत भरपूर ठिकाणं आहेत आता आमच्या इकडं. सायन्स पार्क वगैरे म्हटलं ना त्या मुलांसाठी वगैरे चांगलं आहे आणि ते जवळ पण आहे पण तिथं अं नेत नाहीत ते शाळेवाले सहल का काय माहिती?
नाहीच नेत ग पण मग कारण की मला आठव माझी एकदा सहर गेली होती वरळीला मुंबईमध्ये वरळीला नेहरू तारांगण म्हणून आहे. एवढं छान आहे ना ति ते आणि तिथूनच तिथे एक ठिकाण होतं आणि दुसरं तिथे मत्स्य पालन होतं एक. म्हणजे आ पूर्ण ते बिल्डिंगमध्ये सगळं तेच होतं संग्रहालय माशांचं विविध प्रकारच्या म्हणजे अशा सगळ्या गोष्टी घेतल्या तर त्यातन आपल्याला ज्ञान माहिती सगळंच भेटतं ना.
हो, हो. आता म म्हणजे आपल्याला तसंच न्यायचे अगं म्हणजे जसं तू म्हटली गड किल्ले म्हणा. किंवा काहीतरी शिकण्याच्या जशा गोष्टी असतात जस आपण तुकार अंगण वगैरे म्हटले तसं. पण आत्ता तसं नाही नेत ते काहीतरी म्हणजे मुलांना ते शेतीचं माहिती व्हावं. म्हणून ते कुठ तरी असं फार्म हाऊस ला वगैरे नेतात. किंवा गार्डन मध्ये नेतात आणि गार्डन मध्ये नेऊन मग ते वरती त्या दोरींवर वगैरे चालवायला लाव तात आणि काय ते बस तेवढंच बाकी काही नाही त्यांना.
हा तुम्ही वैयक्तिक त्यांची कसरत कर ताय की पण पण त्यांच्या ज्ञानामध्ये पण काहीतरी भर पडेल अशा गोष्टी पण शिकवल्या पाहिजे. असं काहीतरी शिकवलं पाहिजे की त्या त्याने त्या मुलांची स्किल म्हणजे स्किल चांगली होईल किंवा त्यांच्यामध्ये काहीतरी विश गुण आहे तो दिसेल लोकांना, असल काहीतरी नाही करत हे काय तरी वेगळंच म्हणजे आत्ताची पिढीच तसली आणि पिढीपेक्षा शिक्षक ही तसेच झालेत म्हनांव कोणाला जास्त मेहनतच नको.
होय तेच तेच नक्की ते तर बरोबर पण ते आम्ही जे सांगते सायन्स पार्क वगैरे ते ठिकाणी इतकं छान आहे ना सहलीसारखी साठी. कारण सगळ्या म्हणजे प्रकारचे वेगवेगळे पुरातन काळापासून सगळ्या माहिती त्याच्यात आहे. आम्ही तसं आमच्या मुलाला वगैरे नेत तिथं पण शाळेवाल्यांनी घेऊन जायला पाहिजे, तिथं खरं तर मुलांना. पण, ते नेत नाहीत आता.
कारण की, मुलांना कसं आहे कुठल्याही गोष्टीच तुम्ही पुस्तकी ज्ञान देण्या पेक्षा तुम्ही जेव्हा प्रयोग म्हणजे कुठल्या ही गोष्टीचा प्रयोग दाखवाल. किंवा कुठलीही गोष्ट प्रत्यक्षात त्यांना तुम्ही दाखवाल, तेव्हाच त्यांना कळणार. की बाबा ह्याच्याने हे होतं कारण की आताच्या तर मुलांना अमुक गोष्टी तर माहितीच नाहीयेत की झाड कशाने येत. बी कुठे लावाय असतो म्हणजे प्रत्येक झाडाची रचना हि वेगवेगळी अस जसा बटाटा आहे तो जमनीच्या आत टाकावा लागतो अर्धा बटाटा लावा ला म्हणजे प्रत्येकाचं ते तसलं काही नॉलेज म्हणजे आत्ताच्या पोरांना आहेच नाहीयं.
हो. आणि कसं असत की, आपण नेलं ना तर पोरांना तेवढा म्हणजे हे नाही होत त्यांना एन्जॉय नाही होत. करत ते पण ते सगळ्यां सोबत मिळून गेलं ना ते एन्जॉय पण करतात, आणि ते माहिती घेण्यासाठी उत्सुक पण असतात तेवढं. म्हण शाळे वाल्यांना आम्ही आपण सांगतो की, तुम्ही अशा ठिकाणी न्या तर ते म्हणतात की इथं जवळच्या जवळ नको म्हणतात सगळे. मग लांबच बरं असं.
ते कसं त्यांच्या वयोगटातली मुलं असली का, मुलांना पण मज्जा येते ना म्हणजे बोलतात ना. कुणी पण आपल्या -आपल्या म्हणून तो बोलतात, आई वडिलांनी मुलांसोबत मित्रा सारखचं नेहमी राहावं तरच त्यांच्या काय अडचणी आहेत किंवा काय आहे त्यात तुम्ही समजू शकता, पण हल्ली हे प्रमाण थोडसं कमी म्हणजे थोडं काय, जास्तच कमी व्हायला लागलेय. जरा तुलना केली, आपल्या काळाशी
हो. आपली तर दरवर्षी जायची गं, आता माझा मुलगा आहे इंग्लिश मिडियमला तर त्याची दोन वर्षातून किंवा तीन वर्षातून जाते सहल तर ते काय, का तर ते म्हणतात. कि आम्ही म्हणजे रिस्की असतो, ते पोरांना सांभाळणं एवढं पण रिस्की असत, पण आता म्हणजे मोठे आहेत थोडेसे ते तर त्यांना दरवर्षी न्यायला पाहिजे. तुम्ही जवळ घेऊन जा, लांब नका घेऊन जाऊ पण.
तेच बोलते ना, आपल्या वेळी तसं होतं का? आपल्या वेळी मला तर, आठवतय मी सांगते काय दहावी पर्यंत सहलीला गेली असेल, कारण मी एकही सहल चुकवली नाही मी माझी जे मला काय कोणी पैसे बैसे दिले ना, मी बचत करायची त्यावेळी म्हणजे मला सहलीला जायला एवढं आवडायचं आणि माझे पप्पा पण पाठवायचे मला कारण की, त्यांना माहिती होतं मला आवडतं तर ते कधीच मला नाही बोलले नाहीत.
हो हो, आमचं तर काय गावात राहायचं कुठ फार्म हाऊसला वगैरे. धरण वगैरे बघायला ते असं घेऊन जायचे, पण दरवर्षी असायचं ते.
हो, चालतय मग.
हो हो, चालेल तुला बाळाला भरवायचं असेल, ह ह.
बोलुया मग हम.
हो चालेल, हो हो हो ठीक ये बाय!